हा बोलं
आवरलं का?
आवरलं बाई आवरलं हं मगाशी पाणी आलत तेन हा जेवलो आत्ता जेव जेवलो पाणी तुझा कॉल आलता त्यावेळीस पाणी आलत मग मी तुला जेऊ ना म्हजी अ हे करतो मी जेव तो अ जर पाणी भरतोय कॉल कर म्हणल ग तेवढ्यासाठी
पारची वेळ आहे बहुतेक
अ दुःप दपारचे पण असत्या कवा सकाळी दहा ला सोड तोय कवा सकाळी आठलाच सोडतोय कवा संध्याकळी चारला सोडत्यातच म्हणजे फिक्स टाइमिंग नाही इथं
मग कामावर जाणाऱ्या माणसांचा अवघड असेल कि ग
लय आवघड हुते कामा मग कधी असेल तवा भरत्यात मग कसं साठवणीला असत नइ भरपूर पाणी त्याना मग चार दिवस काय तर ऍडजस्ट करायचं होय मग जातय सोड आठ दिवस पुरतय असल ते अन् मग माझं कसं काय माझं इथंच आहे सोड मी हेला कामावर काम जवळ आहे मला अन मला जरी कोण काॅ काॅल केला तरी भी मी येतो परत घरला येऊन भरून जाते असं करतो ते ह
होय तर काय नाहीतर पाण्याचा प्रॉब्लेम ग पाण्याशिवाय काय घरातील
घरात होतच नाही ते एक मे प्रॉब्लेम आमच्या इथ चार दिवसात येतय एकदा प फुल्ल दोन तास येतेय असा हॅलो होय फुल्ल दोन तास येतेय चार दिवसातन आले तर होय गरगरीत पाणी भरतय फुल्ल ते लाऊन भरतात पण तसच कोणाच भरून जातय अस होतेय ईकड पाणी फुल्ल येतयच आज का नाही पाण्याचा आणि लोकं पण तस चार पाच दिवसांनी येतय म्हणून मोठं मोठे सिंटेक्सच भरून ठेवतात ग
मग काय तर चार दिवस पाणी
होय पुराय पाहिजे होय तिन मोठ मोठ सिनटेक्स आणून ठेवण्यात लोकबाहेर
बोर नाहीतर
नाही हाय सोड आता ते आधी जरा उघडत होत पण आता लोकांनी बोर मार ते आता जी ठिकाणी कस घर बांधयच्या आधी कुठ पाण्यासाठी हे करत बसायला म्हणून त्यात लोकआधी बोर मारून घ्यालात आता
हा पाण्याचं होय त्यावेेळेला पाणी कुठल
हा नाहीच होय घराच्या टायमाला उघड पडतय आणि लोकांचच कुठं पाणी एक तर चार दिवसान घराला कसं रोज पाणी माराला लाग तेच नाही लोक आधी पायाला बोरच मारून घेतात हिवाळ्यात थोडं कुठलं तर बांधकाम थांबवलतर चालतय घरात बोर पाई
चालतय
हां मग तस आता कस गल्लीत असं असतय चार पाच पाच सहा जणांस बोर हाईत प्रत्येकाचं हां असत्यात बोर मग कोण? पण? कोणाच? नसल तरी पाणी देतात असं काही नाही
होय गरजेलं म्हणजे पाण्याची गरजच असते ग माणसांना
पाण्याची लई गरज आहे तरी आपला आमच्या ह्या भागाला एक एक भागासनी लय पाण्याची टंचाई लय अवघड होतय
होय तिकडं धुळे तेन तिकड तर लय म्हणजे माझे मावस दीर एक तिकडं आहेत शिक्षकच
हा हा
आणि वॉशिंग मशीन घरात घेत पण ते वॉशिंग मशिन लावायला पाणी नसते त्यांच्या घरात
अरे! बापरे! बघ टंचाई पाण्याच पाणी त्या त्या मना आपलं कोल्हापूर जिल्हा सुखी हाय सोड पाण्याच बा त तू काय तर ला पूर्ण सुख आहे हो खरंच की राधानगरी डॅम व शाहू महाराजांनी हे केल्यामुळे त्याने खरंच अ म्हणजे त्यावेळेस त्याच्यामुळे आपण घे कुठेतरी?
होय तुमच्या इकड अ म्हणजे राधानगरीचं पाणीच इचलकरंजी कोल्हापूर साईड ला येते आमच्या पन्नाळ्याच्या साईड ला येत नाही राधानगरी
हा तुमच्या इकडे येत ना तुमचं ग कुठलं? येतय ते विशागडचं पाणी येते का तुम्हाला?
विशाळगडचं पाणी होय
हा हा हा हा हा त्या साइटन येतय
होय आ आता हित आमच्या इकडं तुमच्या गावाला लागून एक गाव आहे का नाही? ते करवीरमध्येच येते तर तिथं राधानगरीचं पाणी आहे पण आमच्या गावापसन नाही इकडे आमचा पन्हाळा एरिया चालू होते का नाही? तर आम्हाला इकडे विशाळगडचं पाणी आहे म्हणजे मला वाटतय एक एका मीटरच्या अंतरावर
हा मग भारी हा जरा राधानगरी चे पाणी लय भारी लागतय तेच आहे डबा
होय राधानगरीचं पाणी चवीला ला
तुमच्या परवा गेलत एवढं म्हणजे ते तुमचं डोंगरातलं पण पाणी छान आहे तिकडचं त्या साईडला गोड सर पाणी अस गाटगट किती पिलं तरी पण असं मन हे हुत्या छान पाणी लागते तिकडचं जेवण पण छान पाणी हच्यामुळे भेसळ नाही ग म्हणजे कस आहे सांगतो माझ भोगा होती पाणी स्वच्छ येते हा तिथनं पुढं जे कारखाना लागतात का नाही कोला आम्हाला सगळं भेसळच येतय आमच्यापतर इकड सगळं भेसळच आहे पाणी पूर्ण दहालाच पाणी येते
हो आमच्या तिकडच्या भागात आणि तिकडच्या भागात बघ सादर एक रेग्युलरचं चट्ट्यांनी मीठ वापरून जेवण केलेल्या की वेगळीच अशी चव अस
हम्म
तिथं मामींच्या इथ ते एक घरा म्हणून कसला तरी हाय बाई त्या सांगत होत्या मला तिथल्या त्या झऱ्यात पाणी फक्त प्यायसाठीच त्या वापर म्हणजे वापरत्यात हा बहिरी बांब्ऱ्यावर तिथ त्यात झऱ्यावर्षी म्हणजे हा तिथं कणी देवाची जत्रा जत्रा तेन असं काहीतरी करत्यात बहूतेक तीथल तरी पाणी मामी म्हणती त्याला एवढं चवीला असतय जबरदस्त म्हणजे ते तो रस्सा तेन अस काय वेगळंच हुतंय म्हणत्या त्या त्या झऱ्याच्या पाण्यामुळं
हा जरा डाळेट भिंतीतन त्यातंन पाणी आलेलं अस हो ते नॅचरलच पाणी म्हणायचं ते नॅचरलच पाणी म्हणायचं दगडातन पाणी आलेलं आणि ते सहसा आपल्या प्रत्येकाच्या नशिबात नसतय त्या ठिकाणी जे राहत त्यांच्याच नशिबात ते पाणी म्हणायचं.
आणि होय आम्ही तिकडे गेलेलो त्यावेळे तिने मला ते दाखवलेलं अक्षरशः आपला हाय अस प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत एवढं पाणी स्वच्छ ते होय त्याच्यात काय असं भेसळ नाय डायरेक्ट दगडात नच् उगम होतोय त्या पाण्याचा त्यामुळे
नाय सोड भारी वाटते ते नाही सोड मी आपण म्हणजे त्यांच्या गेलतो आजीकडे त्या दिवशी राहणी घर त्यानं तीस हाइत राहणीमान लय भारी आहे तिकडच अस जेवन तेन म्हणजे नाही म्हणजे तिकडच्या साईडला हॉ त्याला पण कुठं पण जेव तू एवढंच चवीला लागतेय म्हणजे त्यांना तिथल जेवण ते खरच लय भारी लागतय हा
जेवण लय भारी असतय
आमचा विलास तर आणि इथं सांगयल नाय मला इचलकरजीच कुठ मी इचलकरजीच तसा ह्या साईडला कुठच जेवायला जाऊच वाटत नाही मला म्हणजे आस्तय एवढं जेवण खर नाय मी आता राधानगरीत परवा आम्ही ट्रिपला गेलतो कण नाय मी येता येता जेवलोतो ह्याला सिंधुदुर्गला गेलतो आम्ही तिक त्या साइडलाच जेवलो नाही वाटत सिंधुदुर्ग ते पुनम म्हणली डायरेक्ट राधानगरीच जेवायचं किती पण वेळ होउदे. ते म्हणजे लेट खर असलं जेवण क्वालिटीच होतं काय बोलूच नको सगळीजण पोट भरून खाल्ली जेवण चवीला मा ग परवा आमी पार्टी केलती ती पण छान झालत जेवण मस्त झालत त्या दिवशी बाहेर डॅम मधच पाणी आणुन दे शिजवलंय त डायरेक्ट त्यातच
हा ते पण भारी होतय व्हय
हा जेवण छान झालं.
व्हेजच केलेलस का नाय त्या दिवशी
नाही नाही मी पण खाईत नाही नॉनव्हेज पण केलता. आणि एक ती जोडी होती. आणि सगळ्यांची पोरं पण नॉनव्हेज मग ते कस बहेर गेल्यावर जरा ते त्यासनी जे खाणारये त्यासनी की निदान पोर तरी हाऊसन खातील हा जे खाया
मामा आमच एक्सपर्ट हेत जेवणाच्या बाबतीत
मामा मामाने भात मामांक ढकलल ते मामा कराव कच बॉक्स आनाय गेल तिकडच मग तवा आम्ही आवरल वरच जेवण मग नंतर मग व दाजींकड हे केल भाताच ढकलल म भात केल तीन जेवण चागलं क
जेवण चागलं करत्यात चागलं
तूच हुशारहेत कशाच कुठ माग नाहीय ते मेन म्हंजे आणि मेन म्हणजे सगळ्यांचा विचार त्यांच्या डोक्यात असतोया सगळ्यांचा विचार कर म्हणजे काळजी कर ते सगळ्यांची कोणाला तोडत नाहीत काय नाहीत किती पण कोणी येऊंदेत हा तिला पुन्हा तेच म्हणते तुमचा हात म्हणजे पूर्ण असाय दोघांच पण
होय.
पण त्यांच्यात किती माणस येत्यात जात्यात कधी तीनी कंटाळत नाय काय कुठ कुम्हाला कमी कमी पडू देत नाहीत. खाण्या पाण्याचे फक्त असुंदे ते सोय करण्याचे असुंदे सगळ
होय आणि पाहण्या पाहण्याच्या पण बाबतीत कधी कुठल्या पाहुण्यानी सांगितलय आम च्या इकड तर एवढी अप्रूप आहे म्हणजे माझे सासू सासरा करत्यात त्याची प्रमाणाच्या बाहेर आता तर एक वर्ष कधीपसून आम्ही त्यांना लागलोय राहायला या म्हणजे त्यांना जास् स्त जमतच नाही इकड यायच ते आम ज सासरे तर एवढ हे करत्यात कधी पण ते येऊद्यात त्यांना बिना जेवणाच आम्ही कधीच सोडत नाय.
सोडत नाय हो आणि नाही तिझा त्यांचा तुझ्यावर पण जीव आहे. म्हणजे जास्त लाडकी भा पण ते तोंडात पण कायम मी बघतोय कायम तुझंच नाव पूनमच्या पण तोंडात तुझं नाव असतय आणि म्हणजे अ आणि दाजींच्या बी तोंडांत कायम तुझ नाव असतय ते कायम
कधी पण म्हणजे आता मिस्टर व्हिसिटला तेन अस बाहेर जातात. नाही माझं मग असं कधी पण मी मामांना सांगितलं त्यांनी म्हण म्हणजे लईच अस त्रास तेन मला कायतर व्हायला नाही मोठी गाडी घेऊन न्यायला यायला लागतय म्हणून सांगतील तेनी संध्याकाळच आठ वाजुद्यात त्या दिवसभरात कधी पण वेळ मिळू देत कारण मला न्यायला येणारच नाय, नाय, नाय हा शब्द भाऊंच्या लग्नातन पण भाऊ कसा येणार.? मला न्यायला म म्हणून मी मामा सांगितलेल मग ते कळस ते न्यायचं होतं शिदोरी तेन म्हणून म्हटलं मामांना मला मोठी गाडीच घेऊन या मामा राधानगरी साईड ला होतात तिकडं आता तुम्ही फिरायला गेलेलेसा त्या साईट व त्यांच काम चालू होतं तेवढं दु दुपारपर्यंत काम आवरलं दोन अडीचपर्यंत जेवलत आणि तिकडून पूर्ण तस एरिया करत करत इकड साडेपाच वाजता तरी मला न्यायला आलेलत व्हय माझ्या बाबतीत लय आणि आता फोन करायचा कोणत्या पण गोष्टी मला पाहिजे आहे आणि मला पाहिजे ते म्हणून मी कधी आधी मागत नाही सोड कारण त्यांना माहितीच आहे म कधीच कुठलीच गोष्ट हट्टन मागून घेत नाही त्यांच्याकडे जे देतील तेच समाधान मग ती भले एक रुपयाची असु दे त्यांची मी कधीच अशी काय अपेक्षा करत नाही त्यामुळे ती पण
म मया करत्यात का नाहीं ह्यातच मेन आल एवढं अस मामा आता तसे एवढं ते मामा
नाही नाही आणि मी जर गवाकडे मम्मी तिच्याकडे सुट्टीला गेलो की नई एक दिवस का असना मी तिकड तिकडं राहून मामांच्या कडन याव लागतय एक दिवस ते मला न्याहायचच आणि जर मी चुकून मी कधी नाही म्हणत नाही सोड कारण ती माझ्या अपूर्वाई करत्यात मला माहिती आहे
दुसरं कोण खायले काय नाही ते माहत नाही. म्हणजे पहिला शुभांगीला फनस, फनस दिलास का? स्वातीच्या बायनीला फणस दिलास का ते फणसासाठी चालं होतं
होय, दिला होय, आणि ते उरलेला म दुसऱ्या दिवशी इकडं आमच्या इकड पण तसले मिळत नाही नई मनून म मी दुसऱ्या दिवशी मामींना फोन केलेला. मला म त्या दिवशी मी म्हटलो की मामा मी आता हा अर्धा फणस नेतो म्हन म्हंटल पण परत च्या वेळेला मला पाहिजे मोटा बाळ तू कधी पण फोन कर म्हणून मला सांगितलंय, म म्हंटलं माझं काही नाही तुमच्या वेळे वरच मला दया म्हंटलं तुम्ही जाशील ना म आता जर मामींना तिकड घालवायला आलत मला जाता, जाता फणच देणार नी मगच जाणार मी न
हा ते पण आहेस विश्वास अस नही का अशीच नाती पाहिजे आणि ते मिळे सहसा आपल काला मिळत नाहीत नशीबवाना ला मिळत्यात आ ते
आता आमच्या मावशीची मुल त्या मावशी आहे त्यांना कधी हे नाही एवढे खरं मम्मीवर आणि माझ्यावर लई जीव, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मुद्रा पेक्षा पण जास्त जीव माझ्या च्यावर आहे मामांचा होय लई हे
वय नाव सारखं असतय
सारक असतय बघा बरं, बरं चालतंय आवर मग हां चालतंय ठेव हा